नमस्साहेब काय म्हणताय
हह नमस्कार काय नाही तुम्हाला एक रेसिपी एक दोन सांगायची होते्या ते सांगतो की ए बनाट बनाट रेसिपी मस्त पैकी जर तुम्ही केलं ही रेसिपी आणि घरात जरी खाल्ली तरी एकदम मस्त पिका ते पालक पालक भाजीच तुम्हाला ते हे सांगणार आहे गरगटा ते जर करत केली किंवा एखाद्या पाहुण्याला किंवा एखादे हे आले त्यांना गेस्टला दिली तर तुमच वा वाह होणार आहे असं
सांगा की
बरं पालेक हा पालक गरगाडा करण्यासाठी पहिल्यांदा तुमचे जे साहित्य लागणार आहे
ब
ते साहित्य तुम्ही लिहून घ्या
अ काय काय लागते सांगा साहेब स
अ समजा एक पाच स तीन लोकांच्या साठी जर तीन चार लोकांसाठी करायची असली तर पालकची एक भेंडीही घ्यायचा
ते पालक म्हणजे ते मोठ्या पानाची भाजी असते तीच ना बरोबर
हा पालकची एक पिंडी घ्यायची हम्? नंतर लसूण एक- दहा- बारा पाकळ्या घ्यायच्या.
लसणाच्या
हा लसणाच्या जिरो एक टेबल हा. हा जिरे एक टेबल स्पून घ्यायचं.
हा त्या एक चमचा बर.
हा मिरची एक चार पाच घ्यायची.
बरं मिरच्या चार-पाच
हां आणि कढीपत्ता.
कडीपत्ता कडीपत्ता किती घ्यायचा काय?
कडीपत्ता एक थोडा दांदा जे एक पाच पाणी घ्यायचे हा आणि तेल हा बघतेय बघतेय आणि तेल तेल एक दोन दोन टेबल स्पून लागतात
म्हणजे दोन चमचे म्हणजे ते मोठे चमचे घ्यायचे का बारकी चमचे घ्यायचे
मोठे चमचे ज, हा मोठे-मोठे जरा एक मोठा एक चमचा हा मोठा एक चमचा घेतला तरी भास होतय. आणि हरभऱ्याची हरभऱेची डाळ. हा हरभरीची डाळ हा हरभऱ्याची डाळ एक अंदाजे थोडस अर्धा पावशर प अर्धा पावशर घेतली तरी चालते.
अर्धा-पावशेर आता बघा हरभऱ्याची डाळ दोन चमचे तेल काय कडीीपत्ता दोन काय लसणाच्या दहा बारा पाकळ्या आणि तुमच ते अ बा.
पालक-पालकची भाजी, हा ते घ्यायचं आता कशी करायची रेसिपी सांगतो तुम्हाला पालक चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा
बरं-बरं.
पालकची भाजी ते खालचे जे मुळा हे असतात ते. काढायचं आणि पालक स्वच्छ धुवून पाण्यात. पाण्यान स्वच्छ धुऊन घ्यायचा, एक- का पातील्यामध्ये ते पालक सगळं चिरून बारीक चिरून टाकायचें.
एकदम बारीक चिरायचे का मिडयम चिरायचं.
हा बारीक एकदम हे करायचं ह् ते चिरून टाक टाकल्यानंतर त्यामध्ये हरबऱ्याची डाळ पण घालायचे.
हरभऱ्याची डाळ किती घालायची ते.
तेच काय आपण घेतलेले इथे हा एक वाटी एक वाटी किंवा बारकी छोटीशी वाटी घेतली तरी चालते तेे हारभराची डाळ आणि, शेंगदाणे एक थोडे घ्यायचे.
शेंगदाने किती?
शेंगदाणे पण एक छोटी व अ एक वाटी घेतली तरी चालत ते. ते शेंगदाने हारबरायत. ती डाळ आणि पालकची भाजी हे एका पातीलात टाकून. त्याच्यात पाणी होतायचं ते पाणी हा.
ते हे करायचे.
हा
ह शेंगदाणे अख्ख टाकायची का शेंगदाणे अस फुल टाकायचे.
हा फूल टाकायचे ते शेंगदाणे टाक कोणी केलं की पाणी थोडस टाकायचं त्या पातल्यामध्ये ते पाणी कसं टाकायचं तुमचे ते पालक पालक असा खाली दाबल्यानंतर जर असं त्या पालकच्या वर पाणी आलं पाहिजे
पालकच्या वर पाणीला पाहिजे बरं
पालकच्या वर पाणी आलं पाहिजे आणि ते गॅस चालू करून त्याच्यावरती ठेवायचं जास्त आचेवररती म्हणता जे वती नाही तर हा हे करायच् हाय ब्लेम करायचे आणि ते काय करायचं त्याच्यावर झाकण ठेवून ते पालक पूर्ण शिजवून घ्यायचे
शिजवून घेलं बरं
हम्म ते पूर्ण शिजली म्हणजे ते बघायचं कसं डाळ तुमची जर शिजली डाळदराची थोडीशी झाली दाबली. म्हणजे पालक शिजला आणि हे शिजलं समजायचं. हम् म ते झाल्यानंतर ते काय करायचं ते घ्यायच त्याला काहीतरी एक पंधरा वीस मिनिटं लागत.
बरोबर.
पंधरा वीस मिनिटांमध्ये ते शिजतंय सगळं ते शिजलं. की त्यात जे पाणी राहिलेलं आहे.
त्या म्हणजे त्या डाळ त्या पालकच्या याच्यातली जे काही पाणी राहत
हा पाणी राहतय ते थोडस पाणी एका पातीला थोडं काढून घ्यायचं ते दुसऱ्या पातल्यात हा दुसऱ्या पातल्यात काढून घेतलं तेिथे राहिलेल्या त्या पात्याल्यामध्ये ते भाजी डाळ आणि शेंगदाणे असतात पालक शिजलेला असतोय त्या काय करा जरा आण किनेक राहिलं माझं रेसिपीमध्येध्ये बेसन पीठ थोडं एक दोन चम दोन वाटी लहान एक वाटी घ्यायची
नाही बेसनपेठ म्हणजे ते आरबडायची डाळा पण घेतल्या ना
हा त्याला हरभराची डाळ घेतली तरी बेसनपीठ घ्यायचं
बेसन पीठला किती घेते किती क्वांटिटी किती घ्या लागते हा एक वाटी म्हणजे ते मिक्सिंग करायच्या अगोदर म्हणजे ते तुम्ही ज्यावेळी भाजी टाकताय त्यावे हरभराची डाळ वगैरे ती
अ त्यात मी सांगतोय मी ते तुम्हीच चुकीचच ऐकून घेताय ऐकाय की मी सांगतोय काय पाल क ते शिजलं हे झालं सगळी शिजले की नाही त्यातलं पाणी पाणी एका बाजूला काढायचं आणि ते पालकची बाजी आपल्याला दाटसर होण्यासाठी त्यात थोड दोन तीन चमचे मोे असे त्यात बेसन टा काज
बरबर बरोबर
ते बेसन टाकून ते असं जरा घोटायचं सगळी भाजी म्हणजे एक जीव करायची बारीक करायची ते बेसन सगळं त्या बेसनच्या कोटाळ्या वगैरे ते सगळं एक करेपर्यंत कुठळेपर्यंत ते सगळं तिथ एकजीव केलं कि परत काय हा परत काय करायचं तेच पातीला उचलून गॅसवर ठेवायचं गॅस चालू करायचा आणि गॅस चालू केल्यानंतर त्यात ते आपण जे पाणी काढलं होत पालक शिजलेलं स्टॉक तो परत त्यात वतायचा
बरोबरर
आं तो सगळा वतून ते परत ते शिजवायला घ्यायचं ते सगळं कारण ते बेसन वगैरे ते परत त्यात युद्ध हे झालं पाहिजे ह आणि नंतर काय करायचं नंतर तुम्ही ते लसूण.. सोलून घेतल्या, हम त्या दहा पंधरा पाकळ्या लसूण.... जिरं, मिरची हे काय करायचं एका खलबत हा हा एका खलबत्यामध्ये बारीक चेचायचं.
बरोबर...
मिक्सर ला नाही बारीक करायचं बारीक... चेचायच का तर ते थोडसं जाडसर राहिलं पाहिजे.... जाडसर थोडस राहिलं पाहिजे....
पाठयाव, पाठ्याव वाटून केलं पाहिजे.....
हा जा पाट्यावर नाही तुम्ही ह्याच्यावर ठेचा की.... खलबत्ता खलबत्त्यामध्ये ठेचायचं ते..... आणि खलबत्यामध्ये ठेचल्यानंतर... तुम्ही जे पालक तोपर्यंत शिजत आलेला असतो म्हणजे ते बेसन वगैरे त्याला लागलेला अस.... व्यवस्थित आणिश आलं त्यामध्ये. ते सगळंथ टाकायचं आणि टाकून ते हलवायचं... पूर्ण शिजवून घ्यायचं ते सगळं त्याला लसनात.... चा मिरचीचा, जिऱ्याचा असा त्याला फ्लेवर येतो.... आणि ते जर तुम्ही गरम गरम भात वगैरे असं हे.... केलं त्या गरम गरम भाता बरोबर जर खाल्ल तर अतिशय सुंदर लागतं ते....
मग ते म किती वेळ ठेवायचं त्या ह्याच्यावर गॅसवर.....
आं...
गॅस वर भाजी शिजाय तरी किती वेळ ठेवायच....
त्यात आपण पहिली... शिजवूनच घेतले असती ना फक्त थोड्या वेळ परत एक आणि दहा पंधरा दहा पाच दहा मिनिट ते... ठेवायची कारण ते बेसन जे लावलेलं असतय ते बेसन त्याला सगळं... पूर्ण कोठ होऊन एकदम अस घटसर वगैरेची अशी भाजी तयार होते....
म्हणजे कटसर होते आणि टेस्टी लागते ना....
एक नंबर टेस्टी लागते लसणाचा फ्लेवर त्याला येतो. मिरचीचा.... फ्लेवर त्याला येतो. त्या ह्याला भाजीला आणि ते पालक.... ची भाजी समजा तुम्ही कोणी घरात कोण अशी भाजी खात नसेल, आपण जास्त करून पालकची भाजी वगैरे कशाला वापरतो तर पकोडे करायला वगैरे... तेव्हा वापरतो.... पकोडे म्हणजे भजी वगैरे करायला पालकच्या भाजीचा उपयोग करत्यात.... किंवा हे करायला पण हे जर असं करून जर तुम्ही खाल्लं... तर तोंडाला एवढी मस्त चव येती त्या लसणाची वगैरे गरम गरम भात.... गरम गरम त्याच्यावरती घ्यायचं एकदम खूप सुंदर लागते....
त्या म्हणजे खायला एक नंबर आहे ती भाजी....
हा...
खायला एक नंबर भाजी हाय....
काय झालं?
खायला एक नंबर भाजी लागते...
हो हो एक नंबर भाजी आहे.... कि ते तुम्ही परत परत म्हणजे मागूण.... खाल अस हे होईल... परत परत सारखी पालकची भाजी पेंड्या आणून ते करून हे करशीला.....
बर बर आणि ते पालकमध्ये तेच्यात सी जीवनसत्व असतय ना काहीतर....
जीवनसत्व हा पालकच्या भाजीत ते ना आयर्न वगैरे त्याच्यात जास्त असतात....
म्हणजे तेे म्हणजे म्हणजेथे आरोग्याशी चांगलं आहे....
चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे पण आपण ते खात नाही भाजी आपण जास्त करून.... काय ते पालकचे भजी, पालकचा पकोडा अन हे अन ते असच ह्या पद्धतीनेच आपण ते भाजी करतो. पण हे जर तुम्ही जर करून खाल्ल किंवा हे खाल्ल एक नंबर ते हा....
शरीराला सगळं स्ट्राग बाईक मिळतेय त्याच्यातून ते म्हणजे डाळ म्हणा बेसन म्हणा हरबा तुमच्या हरबऱ्याची डाळ करून
तेच ना पालकच्या भाजीमध्ये
बरोबर.
जीवणसत्व भरपूर असतात आणि सहज बाजारात उपलब्ध सहज होते आपल्याला कुठेही गेला काय गेला तरी तुम्हाला ते कुठल्याही बाजारात किंवा मंडळी मध्ये वगैरे गेला तरी तुम्हाला सहज उपलब्ध होते. कायमस्वरूपी अस ते म्हणजे असं नाही की सिजनेबलच आपल्याला मिळतय असं काही नाही ते हे तुम्हाला कधीही मिळू शकते पालकची भाजी आणि ही रेसिपी करायला एकदम सोप्पी चटपट आणि तोंडाला एकदम चव आणणारी रेसिपी हाय ते खाल्ल की म्हणजे पुढचा माणूस ही कशाची भाजी म्हणून अस चौकशी करू शकतो बरं. त्याला ओळख ओळखणार सुद्धा नाही कि हे पालकची भाजी आहे का काय आहे ते तेवढी छान भाजी होती ते आ
लोकांना आवडल अशी
लोकांना आवडेल अशी भाजी, लोकांना म्हणण्यापेक्षा आ आपल्या घरातल्या सगळ्यांना जर हे झाली किंवा एखादे पाहुणे आले त्यांना जर नवीन एखादा पदार्थ करून दिला तरी सुद्धा एकदम सुंदर आहे मस्त आहे बघा करून बघा आणि खावा
चालते चालते ओके ओके. करूया करूया